हॅलो तू जेवण घेणार का त्यानंतर का. उद्या करू.
कधी पण.
उद्या करतोम. येताना करतो बसमध्येध्ये खर त ज आहे साडेचार. बाकीचा नाही येत आवाज थोड बस. मध्ये साडेचार वाज तुझं दहाच टायमिंग असणार.
होय. मी त्याय साडेचार वाजता मी उठतोय झोपून.
सहा साडे सहा ला सात ला करतो. तुला वेळ असल्यावर मग सांग मला तस. म मग ठीक आहे चालतय त्या ज वेळ झालाय जेवन. घे
चालते चालते.
हम् ठीक आहे बाय बाय गुड नाईट. स्वी ड्रीम टखे.
स्वीट ड्रीम लय झाले.
लय जाू सग नाही नाही. नाही नाही झालंत एकच तेवढं अनकमप्लीट राहिलं सगळे कंप्लीट झालंत म्हणकीी. होम्. होईल र होईल तुझ्या मनासारखं. जरा ते ते काय म्हणतात न
फक्त तेम आता कधी
कधी काय ना तुझ तब्येत खराब झाली काय हं हॅलो हॅलो आवाज येईना झाला आणि
मी मुंबई
तुझं जरा कटूलता
मी मुंबईला होतो बघ तेव्हा माझं वजन पासष्ट होतं
खर कमी झाले आता
अरे बाबा किती मग लई जाड होते रे पासष्ट होतं की नाही
वाय मंकी जोडा जमाया नको का हेर बेज मता
लई जाड वाटणार आता बरोबर ताट हाय अरे हाईटला कसं वजन पाहिजे अरे झाड म्हणजे कसं फॅट वाढत फॅट वाढतं आणि आता माझं वजन ठ नाही बघायला बघितलंय
मी तुला कुणाला
तूच फोटो टाकलेले ते पण व वन व्यहू टाकले वन यु होन मी मध्ये ते मध्ये विषय चालला होता का हा
हा हा हा हा हा टाकलं असे टाकतो सु हम्म त्यावेळी टाक थांब पाठवते तुला हम्म जेवन घ्या आता
होय होय चालेल कर घी साचला कर आता उद्या का हे आहे ना रे काय ते आपलं उद्या काय आहे बैलपोळा आहे
उद्या उठ पोर्णिमा बेंदूर
अ वट पौर्णिमा पण आहे उद्या उद्या वट पौर्णिमा आहे हम हम्
उद्या वटपौर्णिमा बेंदूर पण.
आमच्या बायका काय काय करालत. काय माहीत कधी फिरणार वडाला.
की वडाला होय मारतील मारतील की. वडाला मारतार का
सात जन्म सात सात जन्म ह्या जन्मी देत.
म ना
होय. का तर सात जन्म आमचा सातवा असला म्हणजे काय राहिलय.
कुठला यो? असल्या तर असला, नसला तर नसला. अ असला तर असला नसला तर नसला हम तेच रेल आत्ताचं बघा साताच वर्षाचा बघाय. तस तगलाक्या
म्हण म्हणून मर कशाला तरबा नाही सुडत
हाय ते बघायच सांगालय म्हणाला अरेरे
आता बघू काय काय होतंय.
तर हम्म बघू यायकी. काय वाटतंय तुमचं पण आणि आमचं पण.
बट सांगाल म ट्राय करा बट डोंट क्राय
बाबा रडून नको झालंय सगळं.
झालंय माझं पण सगळं झालंय.
तेच आवाज येईनात काकीन जेवायला.
काय? आता नाही आता खाली गेले की खाली गेले की
म्हन वैष्णव चा फोन आलता म्हण.
हा दिदीला माहित होतं दीदीला मगा बोल मला कॉल करायच्या म्हणलं त्यामुळे लगेच देवाला जाऊन येऊ या असं. देवाला जाऊन यायचं आज राहिलेलं.
काय कसला देवाला? बाऊ म्हणा तुम्ही बाऊ म्हणला तसा.
इथं ग अकोळ मध्ये परत मी
हा आकोळ मधे
इकडेच आहे आप्पाच्या वडीला येतोय प्रत्येक अमावस्येला. नाही एवढी. अमोशाला येते मी इकडं अप्पाच्या वाडील नाही एवढी काय नसते. आदमापुर ला असते.
आदमापूरला ढीग असते.
मी इकडं.
इकड काग हा दर गुरुवारच्या असते त्या.
मी.
नाही खाली घातल्या खाली का एवढ घेतल्या वर घेतले. घे घे दीदीचं कसं असतं बघ आमच्या. मेहंदी काढायची आहे का? यांची वटपोर्णिमा आणि काय म्हणतात नव
ह ह ह
वटपौर्णिमा आहे मेहंदी कढा हे करा
हो का मेहंदी काढा काढ काढा काढ चांगले आमच्या पण मग दिदीला त्या हिनं दिदीनं बोललावल्या मेहंदी काढयला
श्रुतीला येत असेल
हा ती करते मस्त हात काय कोपऱ्यापर्यंत काढते
होय काय श्रुतीला बरच काय काय तरे
होय पूर्ण कोपऱ्यापर्यंत काढते मेहंदी
हे काय भारी आहे की मग
हम
त तिझं पण कधी कधी ती पण कामात असते मग कधीतरी मी कामच असले तर तिला मेसेज असतो काम असलं की सांगत जा म्हण सांगतोय तिला मी सांगते स
कााम असते कधी कधी तररी करत राहायचं थोडंफार
हम्म तेच रे मला पण माहित नव्हतं मी तिला असंच म्हणलेल अजबय का ब कुठ तर मा असच म फोन केता दिला मग तुला मी म्हटलेलं तुलाच मी म्हणलेलं क मग म मी तिला पण विचारलं अस अस मग कशावर तरी बोलण झालं म मला म्हटली हा अस असतय बघ बघ का करणार काय मग म्हटली हा म्हटलं करतो मला काय माहित नव्हत बाई काय म नादित्य तश
मी आता किती जणांना तर तिला कॉन्टॅक्ट दिलोय माझ्या मित मैत्रीणींना न त्यां अरे वा मी तू तुझ झाल्या नंतरच दिलतो
असं हो तो हे ना काय फोनच उचला नाही त्या कोफर ज्वालन म्हणजे मी परत केलाच नाही फोन
मी मध्ये कोल्हापूरला गेलो आणि त्यांच काहीतरी बहुतेक वॉकिंग होत पत एवढी बाहेर फुटपाथ वर लाईन लागलेली
लागले असेल आणि ते कोल्हापूरच्या परवडतय ना आमच्या इथलं आहे रे परवी ते काय सांगत नाही मम्मी कशाला विचार त्याला
हा
आमच्या भावकीतलाच आहे
काय सांगायला का पैसे
खरं नाईट शिफ्ट आहे तिथं पूर्ण
होज नाही बाबा होय हो नाईड शिफ्ट हे बर नाही कर नाईट शिफ्टच झाले नाही पूर्ण नाईट शिप्टकणे चांगली नाही आहे
होयच सांगले नाईट शिफ्ट चा की तिथे म्हणज पाच ते अ साडे पाच पाच ते अडी स असी अशे काहीतरी असत काय कराज ते
याला धड झोप पण नाही आणि धड कायच नाही आणि ते नाईट शिफ्ट करून ते करून पूर्ण तुमची हेल्थ
बरक ांस करला होय हे लय त्रास होतय. म्हणून नघो म्हणलं. मग तिला तुलाच बोललेल कि मग तिला बोललो मग ती म्हटली असं असं अस ब तिला मी म्हणलेल जॉब कुठं आहे का बघ म्हण मला का माहित नवतं. जॉब ते करते ते. मग तिने मला सांगितलं मी जॉब पण करतोय सीए ची पण तयारी चालू आहे. म्हणलं काय काय करतेस बाई म्हणटलं तू ते म्हणते हे पण चालू असते ते पण चालू असते. म्हणलं भारी आहे म्हणलं बाबा. मला म्हटली तिकडली कंपनी आहे असं तस म्हणा मला माहित नव्हतं श्रुती मला वाटल्या म्हणजे हे करत असेल रे. तिथं चालूत आहे ना सीएच.
मी तिला मध्ये माझी मैत्रिणी करत होती नाही. आता बीकॉम केले ते पण म्हणजे सेएला सेएच चालूच आहे ना. म असुंदी म्हणून डिग्री म्हणून बीकॉम करून टाकले.
हम् हम
आणि सीएच चालूच आहे आता जानेवारीला एक्झाम देणार आहे. जानेवारीला एक्झाम आहेत.
असू दे बाबा हो सक्सेसफुल. तून लय ट्राय केलं ना?
दिदी.
हा.
होय. ते होत नाही गल म्हणजे कसाय लगेच होत नाही ते त्याला
हा लगेज होत नाहीय हे तरा लागते.
मग म्हणून मी काय म्हटलं म्हणून तिनं तेवढ डिसिजन घेतली की हा करत ते करू या मग
ते करत हा मग चालते रे. काहीतरी ये येणं येतय नाइ?
त्या वरच डिपेंड राहून उपयोग नाही रे.
उपयोग नाही असुदे सोड हे पण काय वाईट आहे काय?
नाहीच की.
हम्म
हम्म.
चालते जेवा आता वेळ झालाय.
चालेल चालेल हा चालतय. हा चला बाय.
हा.